हॅलो.
हा बोला कि अ चहा नाही पित बघ
नाही होय तुम्ही पित नाही होय ह. आम्हाला लागतंय बघा आता आम्हाला पहिला तीन ला चहा झाला. मग आत्ता आणि कधी पिन झालेला आम्हाला चहा
होय.
दुधासनं आले की आणि चहा
ह ह. म्हणजे आखरी दुधाचा आणि
हां आकडी दुधाचा
हा हा.
आम्हाला आकडी दुधाचा चहा आवडतोय.
होय, ते छानच होते ते पाणी घालून चहा करून बघा आणि नुसतं दुधाचा चहा करून बघा. हा टेस्ट वेगळीच लागत्या. आणि पावडर जरा भारीतल्या कंपनीची असली की छानच लागतोय.
होय होय आम्ही ना सह्याद्री पूड वापरतो. तर ते इलायची असते त्याच्यामध्ये.
सह्याद्री व्हय. आम्ही जीयसच वापरतोय घरी मग काय कार्यक्रम ते असले कि ते रेड लेबल असते ना तो आणतोय. त्यात पण सगळं इलाईची तेन सगळंच असत.
होय का?
हम्म.
म आम्ही सह्याद्रीच वापरतोय ते शंभर रुपये का एकशे दहा रुपयेला पावशेर हाय त्या मला आठ दहा दिवस पण सारखा असतोय आमचा.
असतोय हां आणि बक्कळ पावडर घातल्याशिवाय चहा चांगला होत नायी.
होय होय.
पावडर बक्कळ घायला लागत्या.
व्हय व्हय. घट्ट होतंय. त्या शिवती तर
हा घट
हम्. होय होय काय झालं रे? जाऊ दे की गब बस. आणि काय म?
का नाहीय मुलं पण चाहा पित्यात मग?
नाय नाय. द दूध असते ना सकाळी एक एक वाटी दूध संध्याकाळी एक एक वाटी दूध मी कुठं जरी गेलं की दूध त्यांचं कमी करत नाही आहो. आमच्या तिकडंक माहेरात दूध नायी. मम्मी मग एक एक लिटर दूध घेतीया. होय. जे कशात नाही ते सगळं अ दुधात जे हाये ते कशामध्ये नायी. कॅलशम म्हणा, प्रोटीन म्हणा, त्याच्यामुळं मी त्यांचं दूध कमी करत नाही. सगळे घट्ट खायतोय जे सगळ्यात जे आहे ते आणि लै शरीरासाठी ते चांगलं असतंय म्हणून क नै बारकं जरा कचवसतय, सकाळी जर नायी पिलं तर संध्याकाळी मारून मारून पास
त्याला त्यामध्ये हाय, ना सुंठ किसून घालायचं जरा आणि एक उकळी आणायची दुधाला. हम्म त्यानं काहीच होत नाही, शरीराला पण चांगलाए किंवा छाती भरण्याचं प्रकार काहीच होत नाय. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं, मी पोरग्याचं म पूर्ण दूध बंद केलतं.
मग शाळेत डॉक्
खरं बिस्किट लागतंय, ते बाारक्याला एवढं का नाही पन थोरल्याला सान सकाळ बिस्किट लागतं
नाही द्यायचं बिस्किट. कसली बिस्किट खाते तो पारले?
पारले खातोय मेरी क्रिमच नाही तर ते ट्वेंटी ट्वेंटी
हा मारी खाऊ दे मारीला काय नाही. हे ते तुमच्या इकडें गव्हाची बिस्किट करून मिळतात का नानकटाई टाईप
नाही ओ ते इकडं.
कुंबोजलाग गेली चौकशी करा कि असतेत ओ मशनी असतात आपण फक्त मैदा किंवा गव्हाचं पीठ द्यायचं तूप द्यायचं किंवा डालडा वापर दिल तरी चालते किंवा विकत शंभर रुपयाला अर्धा किलो काय तर असं बिस्कीट पडते ती तैयार आणले तरी चालते हा मग दोन बिस्कीट तसले खाली तरी काय ऐकत नाही ती होमेड म्हणजे घरात बनवलेली असतात ओ ते ना काय होत नाही.
आणि खारीे बटर बिस्किट ते आपलं ते काय काय आणि असते कि ते टोस्ट तसलं नको ते पिताना गाव दूध गळतंय म्हणतात मांडीवर आमच्या तसलं काय आणत जाऊ नको मला म्हणतात
होय मग असं करायच एक ताट द्यायचं ताटात त्यांची वाट ठेवायची आणि खावा म्हणायचं सांडा तर सांडू द हातपाय धुवायचे
मग तसच खरे हयासनी खायला येईना नाव आणि माझ नाव घ तुला माहिती
हा बारकित ओ
हा.
माझं माझ्या मला सग भांडतात मग आलं की ते आणलं का नाही बडबड
हा हा.
अ हा
अ भारी भारी आहे आमच्याला नाही बघा आम्ही लावली नाही आम्ही चहा करत नाही मग तो इथं पलीकडे सासूबाईंच्यात जाऊन सकाळी पण उठल्या उठल्या त्याच ब्रश करतोय जरा खेळतो. तोय खेळत खेळत जर आमचं दार सकाळच उघड असलं की मग कुणाच घर गाठतो कि नाही सांगता येत नाही.
मग आमचं तो बारक तसंच आहे काय लाजत नाही काय नाही कुठं वाटेल तिथे नसतं
हा सकाळी चहा बिस्किट खाऊन खाल्लाय आईने चहा बिस्किट आईच्यात चहा बिस्किट खाल्लोय माझ हात धु मग हात धुतला मग नंतर बाथरूमला तन जाऊन आला मग आंघोळ घातली. मग अंघोळ घातल्यावर वरणचापाती केलंत घरीच चारलं त्याला मग शाळेला काय आज नेलं नव्हतं लगेच यायचं म्हणून.
हा
कारण मुलं नसली की येणारच होतो. कारण आज आहे ना तिथ सहवासन आहेत हो. ज्येष्ठात सहवासन असत. आता कुठे ज्येष्ठ लागला ना.
जष्ट म्हणजे? अधिक महिना तर कुणा ठाऊ आता जून महिन्यात काय असते. काय मला काय माहित.
हा तेव्हा ते सवासन असतात आमच्या शाळेपाशी. ते नंदीवाली समाज म्हणून आहे. अ त्याच्यात सवासन असत्याात. मग सगळ्यांच्या ति सवासन आहे. एक पण मुलगा शाळेला आला नाही आज. मी आणि मॅडमच एक एक एक वाजेपर्यंत बसलो दोघी पण. आणि आलो मग घरी. डबातेन काय नेला नव्हता ना यायचं म्हणून. मग मॅडम पण आज जाणार होते त्यांनी कुठेतरी. मला वाटलं येणार नाहीत लवकरच या म्हणून मी गेलतो नुसत. मग मॅडम आलत्या तरी पण. मग त्या लिखाण करत बसल्या होत्या. लीखण झाल्यावर जाऊया चल म्हणल डबा तुपण आणला नाहीस त्यांचा काय सवासन
ते दरोच मुलं नसले की नसल चालत नाही. फोटो पाठवाय लागतात ना खरं. ल कशी याच मॅच जितीेसला
होय आमच्या दोघींच पाठवतोय की मग. मुलं येऊ देत नाही येऊ देत चालतय की.
आमच्याकड नाही फोटोसाठी काय होईना जर जात नसल तर नाही मग आम्हाला म्हण फोटोसाठी यान येऊन लगेच खाऊ देतो जावा. फो
ह मग ते खाऊच्या टायमात तस चालतय की. सकाळी गेल्या गेल्या आम्ही साडे नऊला शाळा उघडतोय का नाही यासाठी फोटो काढून टाक काय लागतो बरोबर साडे नऊ ते दहा या वेळेत.
सेल्फी घेऊन.
सेल्फी दोघी पण असाय पाहिजे त्यात. आणि मग बारा वाजता एक नाश्ता असतोय तेव्हा एकदा फोटो घ्यायचा त्यांचा. तेव्हा पाठवायचं. आणि नंतर दीड वाजता खाऊ असतोय तेव्हा आणि फोटो घेऊन पाठवायचे तेव्हा मग मुलं लागतात. अस
हा हा हो तेच म्हटलं आमच्यात पण ते तसं असते ना. ते विचारत सगळं
मुलं नसून चालत नाही बघा. शाळा असं खायला उठत्या.
होय होय.
मुलं नसलं की आम्हाला पण झोप येत्या. नको वाटत ते. मी तर आज मॅडम लिखाण करत बसल्या होत्या. अ मी बाहेर व्हरांड्यात बसली होती मोबाईल घेऊन. मोबाईल बघत तिकडं तिकडं वाराड्यांतच बसली होती.
मग आणि
काय नाही बघा आता जरा लिखाण तुमचं एवढं कॉल हे करणार. आणि लिखान ब घेणार.
लिखाण तुमचं भार आहे हे नाही तुमचं आणि माझं आहे सोडा हे नाही ते आहेच की चालु.
हाय हाय चाललच आहे बाई. आहे चालूच आहे. पाहिजे उदे पण सगा दिवस
होय होय म्हणूनच मी गडबडीने कॉल केला. दुपारीच विचारलं होतं मग पूजा म्हणल्या दिदी झोपल्या. म म्हटलं आता पाचच्या पुढे एकदा. किना करायचं की आता ते काकी काय म्हणालत्या, ते तुझं अकाउंट मीच लॉग इन करून घेतो. तुला बर नाही तर राहू दे. माझं मी कॉल पूर्ण करतो थांबा म्हटलं. त्या तई नाही करतो मग त्यांच्या मैत्रिनी पण प केले ना दोघी तघी अकाउंट तिकड मग त्यां त्यांना क कोणाला तर कॉल करतो तू रेस्ट घेन यता धाकण्यात जाऊनी म्हणत त्या मी म्हटलं त्यांना आधी कॉल करतो तो राहिलेला तुम्ही लॉग इन करून करा म्हंटलं मग असं केलं
हा हा बरं झालं त्यानिमित्तानं तर सगळ्यांची ओळखते झाली होई की नाही आपली
सांगा की
कुठली बघा तुम्ही कोणत्या मुलकाला आम्ही इकडे होय
हम हम त्या झाली
होय होय
आता हे ऑनलाईन तेन आले ह्याच्यामुच ओळखी झाल्या लांब लांबच्या
बांच्या वईच क आता सगळं ऑनलाईन आहे त्याच्या स हो
ओळखी म्हणा कुठलं ज ऑनलाईन काम सगळ ऑनलाईन शिवाय काहीच नाही घरात बस ऑलाईन जॉब करत्या सगळं तेच आलंय.
होय वय.
तर पुण्यात कंपनीवाल्यांचं काय असतं तीन दिवस जायचं असतय तीन दिवस घरातून होमवर्क असतय.
कुठं?
पुण्याला कंपनी वाल्यांना. आणि शनिवार रविवार सुट्टी असत्या कंपनीला. माझी मैत्रीण आहे ना तिथं ती सांगत्या.
हाय वय हां हां निरु काय ते? काय झालं निराश? म्हणू दे की गप्प बस भांडाय नाही सारखं. जरा तू बाहिर ये. जा तिकड जा फिरून या जावा जावा दोघं घरात असलं की भांडत्यात ओ आता काय सोमवारपर्यंत काय सु सुट्टी च हाय म्हणत्यात नव्ह.
सोमवारी काय वाटतं बेंदराची सुट्टी. उद्या कराल तर उद्या हे लग्न होईन चुड्या मारत्यात
हां बेंदूर कुठलं वट पौर्णिमा ओ सोमवारी.
कर्नाटकी
बेंदूर पण काय हां हां. मग तुम्ही कुठला महाराष्ट्र करताय का कर्नाटकी? हां हां होय तो आहे की.
नाही का आम्ही साजरा करतोय तोच असतोय आणि माहेरी पण असतोय
हां हां
हम्म
कर्नाटकात पण भरपूर मोठ्यान असतंय बेंदूर.
कर्नाटकात भरपूर मोठ्यान आणि इचलकरंजीत पण आमच्या मोठ असतंय.
बैल रंगवून. त्यांना खायला घालून. तेच्या शर्यती पण असतात ना बेंदराला?
अ होय भरपूर मोठ्या प्रमाणात असत्या त्या. टायमिंग झाली बघा हां करा आता